हॅलो हा बोला तई हो येतोय येतोय बोलात- ते.
अ मॅडम कोणता विषय घ्यायचा आपण आज?
कुठलाही विषय घ्या तुम्ही मला. कसे आहे? एकदम मस्त अचानक कॉल-
हो बोलायचं ना जरा तुमच्याशी.
हो हो बोला ना. बोला ना काही बोलू- शकता तुम्ही माझ्याशी. चालेल काय आपण असं दैनंदिन जीवनावर ब बोलूया हो चालेल चालेल लाईफ कशी झाली लोकांची-
म्हणजे खूप धावपळीचं जीवन झालंय. आधीच्या लोकांपेक्षा आहे ना
सगळ्या गोष्टी असून पण माणसाला आता खूप एकटेपणा जाणवतो आता. हो
त्याचच मग काहीतरी अ
विषय करूया आपण. हो हो चालेल.
बाकी काय झालं मॅडम तुमचं ते सांगा आधी. ह ह ह ह हम्म मला असं म्हणायचं आता बघा कि सगळ्या गोष्टी
अवेलेबल असून. हा
माणसाला अस हेच जास्त नाही का की सुखी नाही आपण अस
हो हो. हो हो सुखी तर ह्या जगात कोणीच नाहीये. आपल्या हातात आहे. आपण आपण कस आनंदी राहीचं. कस एकमेकांना सांभाळून घ्यायचं आहे. कसं आपलं जीवन पुढे सरकवायचं. कस आपल्या जीवनामध्ये आपल्याला पुढे जाईल.
हम्म हम्म हम्म हम्म.
मग ते त ते इतका पैसा कमवून सुद्धा अ आपलंळातून ते नाही अ काय म्हणतय तिकड्या
याचं जीवन नाही म्हणजे आता नाही का दग दगीचं जीवन चालू आहे सध्या.
जीवन चालू आहे सध्या.
पण मुंबई साईडला बघितलं आपण तर तिकडे तर म्हणजे अक्षरशः लोकांना खायला म्हणजे खायला वेळ नसतो. इतकं त्यांच लाईफस्टाईल खूप हे असते.
त्याच्यापेक्षा दगदगीचा आहे. आपण कस जगणार मग. हम् बरोबर आमचेच रिलेटिव्हज आहे खूप म्हणजे असं लक्झरी फ्लॅट वगैरे सगळ्या गोष्टी पण मग दोन एक दिवस सुद्धा कुठे अस शांतीने राहू शकत नाही. होत होय.
बाकी तुम्ही काय बोलणार मॅडम याच्यावर?
काय नाही माझं एवढंच मत आहे. की जीवनामध्ये आपण आपलं सुख शोधायचं महिलांनी महिलांच्या गोष्टीवर लक्ष द्यायचं. महिलांनी स्वतःहून बाहेर पडायचं, महिलांनी स्वतःम ध्ये आनंद शोधायचा. घरामध्ये काम होत राहतय घरामध्ये सगळ्या गोष्टी ते होत राह तील धुनी भांडी हे कधी कोणाला चुकलेलंच नाहीये. त्याच्यामध्ये स्वतः मध्ये आनंद कसा शोधायचा हे आपल्या हातामध्ये आहे. दु ख दुःख हे सर्वांना आहे. हे बघा दुःख हे सर्वांना आहे. हा आताच्या जीवनामध्ये दु ख हे म्हणजे असं नाहीय की ह्या जगामध्ये सगळेच जण सुखी आहेत. सर्वांना दु क आहेत आपल्या हातामध्ये आहे. की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद आपण कसा शोधायचा? जस की एखाद्या हा एखाद्या व्यक्तीला जेवण बनवायला आवड त. त्याच्यामध्ये तो आनंद शोधत असतो. तर तो वे गवेगळ्या नवीन पदार्थ बनवत असतो आणि लोकांना खायला घालत असतो. याचा अर्थ असा झाला का त्या महिलेला फक्त ते हेच घराचच काम आहे असं नाहीये तिला त्याच्यामध्ये तो भेटतो तो आनंद आपल्याला एखाद्या व्यक्तीला झाडं लावण्यामध्ये आनंद आहे. एखाद्या महिलेला बाहेर जाण्यामध्ये आनंद. माझ्या मते महिलांनी कोणावर का अवलंबून राहावं जर ती एकटी बाहेर पडू शकते. तर एकाच दिवस मॉलमध्ये फिरून यायचं थोडी ना असं आहे की बाहेरच्या देशात हा कधी ना कधी जाणारच. सगळे बाहेर फिरायला. मी मॉलमध्ये जाऊन येते. फिरून येते जराशी जवळपास अशी भरपूर ठिकाण असतात आपल्या बाहेरचे लोक आपल्याकडे येतात आणि आपण तिथे जात पण नाहीे आणि आपल्याला माहिती नसतं पण आपण ए कटी जाऊन येऊ शक
हम्म हम्म पण मग हे बऱ्याच ठिकाणी काय होतं माहिते की आपल्याला वाटतं तेवढं सोपं म्हणजे बायकांना काही ठिकाणी डांबून ठेवलं जात म्हणजे नाही का जा
कसं चालतं तर आता फ्रीडम आहे तसं बऱ्याच बायकांना ते नसत. असं नाहीये. हेच अ असं. ज्या महिलांना फ्रीडम नाहीय मी मान्य करेन काही महिला अशा आहेत की ज्या महिलांना बाहेर जाण्याची परवानगी नाहीये.
बरोबर.
घरातच बस सुन आहेत पण अस काहीतरी त्यांना का दिलं केलेलं नाहीये ते पहिल्यांदा त्या जर बाहेर पडतील तर ती प्रथा त्या मोडू शक
हा म्हणजे स्व हा स्वतःच काहीतरी जिद्द ठेवायची की बाबा आपण हे के पाहिजे कि
पण आपलं मार्ग चांगला अस सायला हवा हो. नाहीतर काय होत एखाद्या वेलेस पुरुष ट्राय करत म्हणजे बघत असतो की जाऊ च एकदा महिलेला मी माझ्या बाहेर पाठवून बघतो. तिजा आल्यानंतर जो तोरा दा खवला तर, तू दुसऱ्या दिवशी का बरं बाहेर पाठवेल? त्या महिलेला जर! तो बोला, चल तू मोबाईल पाहिजे ना, घे तुझा मी रिचार्ज मारून देतो. ती जर जेवण सोडून जर मोबाईलच घेऊन बस! तिथ तर तो का रिचार्ज मारे!
हा ते पण य!
बदलणं हे आप आपल्या हातात आहे ना, पुरुष जर आपल्या पुरुष समा एखाद्या पुरुष असतात. बाबा ज्यांना वाटत असत आपल्या पुढे कोणी! ब स्वाभिमान, काही काहींचा अभिमान, या दोन्ही गोष्टी एकमेकांना अड्या येतच! त्यांना मी मान्य! ते कस मोडायच हे ही आपल्या हातात आहे. आपल्याला जिजाऊ बनायच! आहे की, आपल्याला काय! बनायचं आहे आपल्या हातात आहे.
ते पण बरोबर आहे. आणि प्रत्येक महीलाने, आता प्रत्येक कामामध्ये जस आपल्याला आता मला समजा एखादं पार्लरमध्ये इंटरेस्ट आहे. तर मी ना मला अस त्या गोष्टीत मी आनंद शोधत असते. की बाबा कशा कोणाकडे कोणाच्या एब्रो करून मी एकदम! मला असं मनाला शांती मिळते.
आता तुमच्या, आता तुम्हाला पार्लर करण्यात! म्हणजे... आनंद मिळतो, राईट हा तर मग तुम्ही स्वतः पार्लर! खोलू शकत! तुम्ही घर बसल्या, बसल्या, महिलांना घरी बोलू शकता, हो महिला! आजकाल जिथ पन्नास रुपये घेता. तम्ही तिथ तिसच रुपये! घ्या, का पार्लर तुमचा घरच्या घरी ये होऊ शकतो. नवरा बोलेल बा माझी बायको कुठे बाहेर जात नाही. चल तिला वरची एखादी रूम खोलून देऊ दे इथल्या इथच ती पार्लर! करेल, कशाला तिला बाहेर पाठून जर! जिथे, शंभर, वीस, जरी महिला रोज आल्या, दहा जरी! महिला रोज आल्या! आणि ते तुमच्या गल्ल्यामध्ये असलेले, पैसे जर तुम्ही नवऱ्याला दाखवले. बाबा मी एवढे कमवले! तो का नाही तुम्हाला पार्लर ओप पण करून देणार.
आणि नवऱ्या माणसांच माणसांचं असं असत की बाईने आपल्या पुढे गेल नही पाहिजे, किंवा सगळ्या गोष्टी आपल्याला विचारूनच केल्या पाहिजे इनें, त्याच्यामुळे पण मग काही बायकांना आहे ना अ नवरे हे करत असतय ना, हि जास्त आपल्यापेक्षा
हो चालू असत आस. त्याच्यामुळे मग बायकांनी पण थोड त्यांच्या मना विरुद्ध असं करू नये असं मला वाटत हो बरोबर आहे. चालेल.
बाकी काय म्हणता मॅडम.
बाकी एकदम मस्त मजेत अ चालू आहे.
तेच आणि हेच की. म्हणजे आता पूर्वी प प आधीपेक्षा ज्या बायांना आत्ताच्या फ्रीडम हे.
हू ते खूप हे माझ्या मते हे ना हो.
कारण आधी बघा डोक्यावरून पदर खाली पडत नव्हता, किंवा पूर्ण चेहरा झाकलेला असायचा.
साडी शिवाय बाईला बाहेर अस पाठवत नव्हते हो आणि पहिली गोष्ट फिरणं हे नव्हतच बाईनं एकटी कुठं हो बरोबर आहे.
पण आता तस. काही नाही आता बायकच स्वतःच्या मनाने सगळ्या गोष्टी करू शकता, म्हणजे खूप मोठा बदल झालाय आता आधीपेक्षा.
ते मला असं वाटत ते एवढं आहे तरी पण म बायकांनी कस त्याचा थोडा उपयोग.
पण सर्व जण एकमेका त्यांच्या गोष्टींचा दुरुपयोग करायलाच लागलेले आहेत आपण कोणाला काय दोष देणार.
हू बरो तेच ना कोणाच असं चांगलं व्हाव असं कोणाला वाटत नाही आता. कोणी पुढं गेलं की लगेच मागे खेचायचं, हिचं चांगलं होतय का, आणि बायका बायकांचेच दुश्मन असतात मॅडम.
चूकल मय पुरुष एखाद्या वेळेस मला अस वाटतय. परवडले ते त तोंडातून काय काढणार नाय ते बोल तरी बाऊ माझ मित्र पुढे चालय तर बाबत तुला काय पाहिजे घेऊन टाक हो ते सपोर्ट करतील पण बायका च कस ति बिझनेस चांगला चालू आहे का आपण काहीतरी त्याच्या चाड्या करायच्या कवा मग तिचं चांगलं य मग माझ का नाही होते पण कुठे जलस पण असतो भरपूर हो ब बरोबर आहे.
त्याच्यामुळे पुर्वीपेक्षा खूप चांगले आहेत त लाईफ तरी पण मग ते आपण कसं व्यवस्थित करायचं किंवा व्यवस्थित राहायचं हॅपी ठेवायच सगळ्या गोष्टी त्या आपल्यावर डिपेंड असत.
हो बरोबर आहे. मग झालं जेवण वगैरे काय नाही. एकदम मस्त आता थोडस काम आहे मला ते काम करते. तुम्ही पण आता तुमची कामं करा झाली असेल तुमची कामं?
काम वगैरे आता चालूच आहे, आमचे पण म्हणलं मध्ये मध्ये फोन कॉल वगैरे अस
हा बर झालं फोन केल ते मला आवडलं तुम्ही फोन केलात. ते बरं वाटलं तुम फोन बघून हो हो घरातली काम पण होतात आणि बाक की सगळे काम पण होतात बोल बोल
आणि बायकांचं कस मेन मुद्दा म्हणजे बोलण कुठे बा बाईला सोडलं तर ती बोलल्याशिवाय राहत नाही.
कुठलीच महिला राहत पण नाही आणि बोलणं फार गरजेचं पण आहे बरोबर आहेना? चालेल मग चला धन्यवाद तुम्ही मला कॉल केलात मला आवडलं परत बोलणं करू
चालेल मॅडम चालेल, हो हो हो हो बाय